हां बोल. हां... हां..
कायतर मुठ -मुठभर सगळीकडं असं पसरून टाकलीस का नाही? अं तरी बास हुतया. हं चालतंय -चालतय. कारण ते टाकल्यावरच जर असं म्हणजे झाडं उगल्यालीत ग आमची.
काय म्हणतंय बई ह्या.
ए वांगी आत्ता आणल्या सोड व्यवस्थीत सगळं.
काय म्हणतंय बग ते.
विद्दू...
तुझं काय करणार ग? मग पुढं?
कशाच?
तुझा नवरा म्हणत होता ना तुला. डी फार्मस कर म्हणून.
हो. बघायलोय आता करायच. म्हणाय लागलोय मी.
हा.
वेदुला शाळेला घालून. तू बी काय तर करायचं.
होय खरं आता दोन, तीन वर्ष काय नाही तुझ. खरं घरातन म्हणतात ना दादा घरातन करू शक त्यास म्हणून. अभ्यास बीभ्यास तस करून होणार नाही तुला.
ठीक आहे.
हम्. त्याला जरा लांब हे कर जरा.
त्याला जरा लांब हे कर त्याला.
व्हय. टेबलला बसलाय तो ग.
ते सांगलोय. जरा
टेबलला बसलाय. ते बडबडायला लागलाय जास्तच.
हम्म.
ते आणि पडलं बिडल ग.
हा.
पडल बीडल आणि म्हणलं.
सोडून येऊ नकोस तिथं. फोन जरा लांब धर की तुझा.
हा.
तो काय ऐकणार आहे काय. बारक बाळ आहे ते, त्याला काय कळतय बिचाऱ्याला. तेच म्हणालोय त्याला कळते बिचाऱ्याला. हा येतो येतोय बोल.
हॅलो.
बघायचं जरा, म्हणाय लागलोय कायतर बघायचं. जमलं तर करायचं नाही तर राहूदे. घरात सासूपण येत्या. हम. सासू पण इथ्या जरा बघायच मग कायतर.
येतो म्हटल्या. येऊ दे. येऊ दे.
दही करायचं आणून.
हम्म. ते आल्यावर काय बरं पडतंय सोड. हम.
तो काय शाळेला जरी चालला. तर टाइमिंग नुसार बघायच आपल्या. करायच.
होय. तेच म्हणते मी घरात अभ्यास करून पेपरला जायचं जर असलं कणी चालल का नाही तुला. तर तू करू शकतेस ग ते. हा मग तेच म्हणाले की वर्षभर.
आता जरा गॅप झालय. गॅप झाले ना आता.
हां.
म्हणून ते वायफळ. हा. वर्षभर कॉलेज. वर्षभर तर कॉलेज करायला पाहिजे.
दोन वर्षाच काय वाटत नाही ग. लय वर्ष झालं की नाही मग, ते गॅप पडतोया म्हणून, डी फार्मसी चा अभ्यास आहे क नयी जरा जरा पुस्तक नुसत वाचून काढायची म्हणते मी
आहे तोवर संधी करून घ्यायची
आ
हाय तोवर संधी म्हटल करून घ्यायच, काय
होय ते हय चालतयस, ब्र
सासू म्हणत्या शिलाई मशीन शिक, ब्लाऊज शिक सासू माझी म्हणत्या ब्लाउज शिक
नको बाई मशीनच काय शिकत बसू नकोस, शाळा ते डी फार्मसी केलीस तर त्याचा कुटतर उपयोग होईल लायसन मिळाल्यावर म, त्या डिगरीचा उप यो होइल ग हे काय करतीस, हे व्हा आम्ही करून करून बसलोय नव आता
हम्, बघ काय तर करताय तर आपल्या हिच्याजवळ हाय ताराव्या पार्क जवळ नर्सिंगच हे का नायी
हा
म जवळजवळ करायच
ताराबाई पार्क, नरसिंग चा हे आपल ह्यो दवाखाना, काळना कसला कावळ्या दवाखाना नको नको कुढे हेस ते, नको नको ह ह अजिबात नको, नक नको नको, नकोच, नकोच तर एक टाइम डिवाय पाटिल परवडल, डी वाय पटीलच कर तु, डी वाय पाटील ला डी वाय पाटील ला का नयी आधी नायी म्हणाले नर्सिंगच, तुझ नर्सिंग चालणार नायी बाळ तुला आता तुझ सायन साईड नाइये
नायी, चालते की आता साानिकाने केले की सानिकाने केली की, आता आर्टस मधन आर्ट्स मधन ती सानिका छळकाटे सानिका होती बघ? तिने किले की आर्टस मधन होय प्रसली ग, हा तिने केल्या बघ आता
मग तस चालत अस, तर चालतेय खर डी. वाय पाटील लला बघ डी. वाय पाटील ला
डी. वाय पाटिल ला मागच्या वेळा आठवी पास, आठवी पास जन पास आये कि नायी त्यासनी ते हे निघल होत, नर्सिंगचा चान्स निघला होता
कोणत जरा ओळखीच असत की तर सांगायच
नाय भरलो पण होतो फॉर्म मी आणि चुकून काय झाल माझ फॉर्म च मला अ या म्हणून का हे द्यायला उद्या हजर व्हा म्हणून सांगितल आणि मी होतो मुंबईमध्ये
हम् हम्म
आवाज गेलाय बघ, मी होतो मुंबईमदे त्याच्यामुळ मला कानी ते चान्स च गेला माझा
अम
आठवी पास होल्यान नर्सिंगचा चान्स लई भारी आलता म मी आ तिन भरला होता, ती पण गेली तिकडं गावाकडं. आणि मी पण त्या दिवशी गेलो मुंबईला, त्याच्यामुळ मला तेहीर झालं नाही ते. चान्सच हेच घेता आलं नाही ते,
त्यासनी विचारलं ना आणि काय, नंतर आल्यावर विचारशील क नाही.
नाही नाही, तिनच नाव निघलेली. तीनच नाव निघलेली म्हणजे राहिलेले, आहेत मग तीन नावामध्ये माझं नाव एक होतं. म एष्ट्राच्याने त ना मग तुम्ही नाही आ तर त्यांना लगेच घेणार असं होतं ना, तुम्ही नाहीय, तर त्यासनी लगेच घेतो आम्ही. तुम्ही उद्या च्या उद्याच्या हजार राहियला तर घेणार नाही. तर नाही आणि रात्रीत ना काय येत मी हजर राहायला तिथं.
होय,.. मुंबईला गेलीस म्हटलं कुठला.
ह.. मग तस झालं ना?
हम्म- हम्म,
वाटत
काय तर मनाला लागल आता खरं दोन तीन वर्ष आणि आता विदूच्या आहे ना.
हा.
विधू शाळेला गेल्याशिवाय तर मला काय करता येत नाही, ग
होय होय करा
ह् त्यावरच लक्ष द्यायला पाहिजे
होय,
घरात बसूनच कायत कायत करायचं?
हम्म, मग तेच म्हटलं मी शिक्षण करा, की नर्सिंगला कसं तुला बाहेरच पडायला लागणार का नर्सिंगला.
हो,
हे कससाठी फार्मासी त्यांनी का नाही, तर तुला बाहेर काय पडायचं हे नाय ग अ ह्याच्याकडन संजय गडावच्या ह्याच्यातून तू ते करू शकतेस. का आता सर्तेन आहेत ना तुला मदत करू शकत का सर्तेन म्हणून, म्हंटलं मी.
बघ जरा का का म्हण त्यात बघून हे करायचं
हं,
ज मप्पा होते म्हणजे त्यानी अ आई म्हणत होत्या ब जरा कर शिलाई मशीन त त्यानी म्हणली तंवर जरा पोरगं मोठं हो देय, मग काय आहे तिला आयुष्यभर काय नाही काय करायचं आहेच.
हं.
हो, जर पोरगं जरा मोठं होती म्हटली तर
हम्.. त्यांनीच म्हटलं ते बरं झालं.
हो.. पोरग जरा मोट होऊ दे मग बगूं नतर
आता अराधना क्रिकेट च किट घ्यायचंय मला ते टेन्शन आले, चार पाच हजार रुपये पाहिजे, किती घ्यायला क्रिकेटच किट.
का वापर मध्ये ते काय का निघते का बघायचं घरा जाऊन आलेतं चौकशी हिला अनिताला विचारा अनिताला जरा
तेला तिलाच विचारणार आहे, आता जरा जरी तिच्या पुर्गीचं ज एखादा शिल्लक बिल्लक असलं तरी ते म्हणणार तिला
हा बघं तिला विचार जरा.
बघतो की विचारतो की पूरगीच कुठंन आणलीस काय केल्या जरा चौकशी करतो जरा तिला फोन लावतो जरा असं. थोड्या वेळाने फोन लावतो तुझा फोन झाला हं.
ती पोरगी पण हे झाल्या ना आता सिलेक्ट.
आता सिलेक्ट झाल्या होय, तस कष्ट लागत्यात ग म्हणाली आर्धतान कष्ट कराय नकोत.
करायला पाहिजेस की, आता बघं एकदा जर उत्तरलं तर करायला पाहिजेच त्यातन आता खचायचं नाही, कशात नाही तर कशात पाहिजेच होता. नाही तेवढंच करून मागं सरखायचं नाही.
फुटबॉलमध्ये घेतो म्हंटली फुटबॉल मध्ये घेतली, फुटबॉलचा किट घेतला. ते शूज घेतलं सॉक्स आणलं, अ परत ते ते शाळेला ते, ड्रेस घेतला अ कायच उपयोग झाला नाही.
स्थिर रहा
हम्म, घेऊन येत ग घ्याय, हा तेच की.
नाही करिअर जर घडवायचं आत्ताच जर डोक्याचा तास असला तर व्यवस्थित कराय पाहिजे ना, नाहीतर उगाच हे ते ते हे असं काय नाही उपयोग, तुम्ही काय माप हाऊसनं घेऊन दिछिला
होय, तेच की. तेच आलंय ग काय
पोरांसनी स्थिर राहायला पाहिजे, आता इथं पोरी त्या दिवशी मी बाजार कराय गेलतो, तर पुरी लाटी काट टी घेऊन चाललेल्या इथं पण हाय वाटतं नई लाटीकाठी शिकवत्यात.
हां -हां
त्या पुरींना पण विचारलं मी स्पर्धेसा ठी वगैरे बाहेर जाताय काय म्हणून विचारल मी तर होय म्हणली जातोय आम्ही.
होय आता राजवीर किती फास्ट झालाय बाई, रात्री आम्हाला करून दाखवत हुता काय -काय लई.
राजवीर पैटलीस आराधना ती जाईत होती तर केवढं राजवीर करत होता, लाटीकाटीच.
होय -होय तिचं बघूनच हे करत होता त्यो.
तिझं बगून करत होता त्यो.
शाळेेत हाय कि लाटीकाटी, शाळेेत आत ता आहे स्टेप म्हणून एक हे निघलयां म्हणजे त्यांची एक संस्था आहे, ते लाठीकाठी शिकवतय, परत आपलं भाला चालवणं शिकवत्यात, आ वरनं ते स्लायडिंग म्हणत नाही काय ते वरन हे करत्यात बघं, हम्म ते शिकवत्यात. परत मलखांब शिकवत्यात. असं सात-आठ आयटंब आहेत, धनुष्यबाण चालवाय च बंदूक चालवायची, बंदुकीचा नेम धरायचा, धनुष्यबाणचा नेम धरायचा. ते पण शिकवत्यात तिथं, शाळेत, वर्षाला पाचशे पन्नास रुपये फी आहे नुसती, वर्षाची फी.
काय वाईट आहे सांग.
हा. ब वर्षाची फी पाचशे पन्नास रुपये हाय.